हॅलो. हा बोला. चालू आहे ओ. तुमचं?
अर्धा त्यांचं काम आवरल नाही सकाळच
हा कपडे धुवायचे आत्ताच भाजी केली शिवला सोडून आली तिकडे बसमधी
हम्म पोरांची शाळा नव्हती ना ओ सकाळी?
हा म ना तेवढा कॉल करून घेते नवीन टास्क घेऊन घेन अर्ध्या घंट्यात
हाव का? मी ते दुसरं ओपन केलं मला ते रेकॉर्डिंगचे टास्क आले आता
हे कोण ओ?
कॉल तर राहिलेले अजून पण म्हणलं तोपर्यंत मग हे करां रात्री चेक केले ना मग रात्री आ ते म्हणजे रेकॉर्डिंग नाय सुरू केली अजून फक्त चेक केलं हा.
आता कॉल किती करायला लावते काय माहिती अजून पंचवीस दाखवू लागले त्याच्यावर
ना बाप्पा
हा पाच पाच सहा सहा बी चालते म्हणा काही तिला आणि अरुणाताई तुम्ही स्वातीताई अजून दोन जणी शोधावे लागलं.
त्यांचे पहिले झाले प त्याचे नवऱ्याकडे असतो ना ओ फोन त्यांच्या इकड असतात मग केल्या केल्या असते ती बाहेर राहते ना माणसं
गायत्रीला करावं.
हा गायत्रीला करून मंग
हम्
गायत्री काय तीनच्या नंतरच फ्री रा रहात असल ना शाळेत का
हां
हं तुमचे सगळें झाले कम्प्लीट तुम्ही पहिले वीसं केलते कां
मं गेलं
आतां तीसं आलें
हो
आणि पहिले किती किती मिनिटं बोललेले पांच पांच कां दहा दहा
पांच पांच पहिले आणि आतां दहा आहे नां पहिलेथंले पांच पांच मध्यें पांच झालीं मांझी
नंतर आले असं नांल तुम्हांला आहे नां झिरो झिरो पडलां असेल ते बरोबर आहे
आं मी करूंन भाऊ का यदा
परंत नाहीं येतं ते तुम्हीं करूंन पहां लागलं त्यांच्यावर की कायं म्हणतं कायं नाहीं त्यां टास्कं वरं पणं मंग परंत तरं नाहीं येतं बांई ते
नाहीं मं
माये पहिले वीसं पैकी दोन झिरो पडलेली
यांच्यात माझी सात आंठ पडले परंत
नाहीं झिरो म्हणजे मंग तुम्हीं झिरो सेकंड बोलला नां असं ते
नाहीं तेण म्हणजे नेटं नव्हतं नं त्यां गायत्रीचं नां तरी ती नं फोन उचलंली तरं ईकडे झिरो होवूंन गेलां नां बॅलेन्स आणि नेटं दोन्ही लागतांत नां त्यांला
बॅलेन्स नेट दोन्ही लागतं आणि ते उचललं नाहीं गेलं कां आपणं लावलेलं असलं त्यां माणसांण लेटं ऊचललां तरी ते झिरो होऊन जातं एखाद्या वेळेसं लगेचं ते लगेचं बोलणं सुंरु करावं लागते असं आहे ते
हं
पोरं गेले कां शाळेत तुमचे
मायचलंड अला
आम्हीं कां आंज बटाट्यांची भांजी केली होती त्यांचं रोजं राहतं नवीन नवीन कांहीं कांहीं दे करूंन
कोणाचं
पोरांचं भांजी कायं भांजी जरं आवडीची असंली तरचं शाळेंत जायलां इंटरेस्टं वाटतंना आंज कायं भांजी दिली ही भांजी दिली मी मंग टिफिनचं खांणार नाहीं हम्मं
आंज कायं भांजी देणारं आहे मम्मी
मंग ते बी म्हणते मम्मी आंज कायं भांजी देणारं आहे दिली आवडीची बरं आहे तो तरं लंग टिफिन जसां तसांच वापसं आणतो शिव तो खांतचं नाहीं
तुम्हीं बिझीनव्ह त्यां कां
हां दोघ बी एकांच शाळेत आहे नां टांकाचं होतं तिला सांऊगे सांऊगे टाकूं म्हणंला पुढूंन पणं म्हणतां हे संध्या अजूंन लहांन आहे
बसूंन टाकायचं
हां पाचंवी बसूंन हां हां पणं दो पर्यंत पहिलीत जातो समजां
अलंटी मध्यें रागेलं कायं बरी
तिचां आरटी दे परीचां एकचं राहतं नां एकचं लेकरूं आरटी दोन दोन नाहिंनां
आंठवी सातंवी आठंवी पर्यंतही शिक्षण आहे तिथं
हां तिले इडंयली इथं मंग तिलां आठवीपर्यंत रेन जरं ठेवलं तरं दुसरीकडें असेलं दुसरीकडें करावं लागतं वाटतं नां ते
आंठ वी पर्यंत रहाते आंठीपर्यंत आहे कांहीं ते टेन्शंन नकां घेऊ
तुम्हीं कोन टाकलंय कां नां आरटीतं
नाही टाकलं. काय माहित तेव्हा ते हेच नव्हतं असं, कागदपत्राचं एवढं काही हे नव्हतं.
आओ आर्टितल आसय सगळं फ्री त्यांना, तो विद्यार्थी की, म्हणजे जो सरकार सगळंच त्याच खर्च करतो. आणि शाळेवाले काय करते? फक्त फीसेस माफ करते, नाही तर ड्रेसचे पैसे घेते, बुकचे पैसे घेते, त्यांना लगेच शाळेत काही पण असू द्या, फ्री ए वरतून असय.
आणि हीथसं फक्त फी माप ए ना, बाकी सगळं तुम्हाला विकत आहे.
हा मग ड्रेस पण आपणच घ्यायचे, अ काही असलं शाळेत प्रोग्राम त पैसे आपणच भरायचे असंय ते
ते आपणच घ्यायचे सॉक्स
म आता याला कस खर्च येऊन जातो ना.
हो.
असेन ते. वरतून सरकारची योजना अशी ए का, सगळा खर्च आरटीत घेतल म्हणजे तर दत्तक घेतल्यासारखाच विद्यार्थी आठवीपर्यंत असं राहते. पूर्ण शिक्षण, शैक्षणिक खर्च त्यांच्याकडेच पण मग हे सर लोकांना पहाय
खेड्यातली आल्यात फी माफ झाली, बरं झालं. त्यांना काय माहितीय? कोणा पुढं जाणार आहे का? मुला पाहायल असं वाटतं ना.
हा मंग त्या सरांना वाटतं, त्यांना इन्कम आहे ना मंग इकडच्यापेक्षा तिकडून चांगली
म्हणून ते फॉर्म भरायला लाव
म्हणून ते फॉर्म भरनार तेव्हा, एवढ काळजी घेत. ते काय एवढं? आपल्यासाठी एवढं ते कमी का करायला? नाही का?
हाऊ.
तुमची कितवीत ए दिदी आता.
आठवीत गेली ना मोठीच ए हे दोन ए अन हे पाच किलोय. थांबा पाच मिंट
कोण पापाची गिरणी बंद आहे ना, सध्या
हा.
पापडाची बंद आहे ना म्हटलं तुमची
हा रेशन घेन चालुय ना. राशन घेते ते ही बसल्या बसल्या
बरं आहे ना, मंग आता हे नाहीत ते बैया तुमचा छोटा. हॅलो.
हाय राशन घेते पाच मिंट.
बर बर.
मी बाहेर गेलते.
आता धुन भांडे पडले.
हम्म.
इकडून तिकडे.
माझं बी राहिल अ धुण भांडे.
आवरल का म्हणते मी मला?
हा करल ना.
किया त्यांचं नाही कोण आत रिया त्यांच कोण होतच नाहीये
नाही हो त्यांचं नाही, त्यांच काय बचत गटात मदे फक्त काकू आणि गीताच हे. अन विचा पण कार्या ऍप मधे नही जॉईन. तव्हा त्यांना म्हणलं होतं करा पण तव्हा कोणीच करत नव्हतं ना, म माझं नाव घेतलं होत तेणी आमच्या ग्रुपमधून.
तेव्हा सगळ्यांना विचारलं होत, तेव्हा कोणीच नही म्हणन होते कार्या ऍप साठी. तिन आता सगळे म्हणू लागले. आ!
बसल्या बसल्या
हा पण मग त्याला ते बचत गाटात नाव पाहिजे, ना ओ ते बचत, बचत गाटाचं कसं हे.
त्यांना वाटतं काय गरज हे आपल्याला, असं आता गीताचं न काकूचं कसं हे.
तुमचं बसच कार्ड करायचं का?
कोणाचं?
रियांत्या चालल्या ना.
कुढ?
अ इथं आलोन मारुतीच्या मंदिरात.
क त आता.
हा आता लगेच आम्ही करून आलो सहा, सात मिनटच झाले. आत्ता तिघीजणी गेल्या बसच्या कार्ड न.
बस चं आम्हाला फ्री हे ना बस.
जे सं सरकारची का?
हे परेश पापा मुळ आम्हाल ते हे ना पास असते ना, फॅमिली पास.
हा का म काढायची गरज नाही समजा.
नही, नही, आम्हाला मग कुठेबी गेलं त फ्रीचं हे कुठेही जा, तुमी ऑल महाराष्ट्रात असं.
बाप रे सांगित की
मग आता ते ड्युटीचा काही फायदा, पाहिजे का नाही.
हा वो. जायचं मं मावश्या माम्या इकड हे
आणि यांणा कुढ हिडांयाचं बई प्रिया न त्यांनलां.
अणून घ्यायाचं कधी काम येतंय.
हा, हा बरंय एखाद्याला बसून दील बस नजर हायना.
हा हा हा आवाज येतो ना
आह!
ती वाया नाही जाऊ द्यायची.
आम्हाला तें याच करायचं हो, तें मतदानचं नही का.
अरे हा मं कधी करता तें. हो
करायचं थोड्या वेंळान चं हे काम, आवरल्या वर आता हे दोन दिवसापासून शिव आजारी होता, कुड जाता येत नव्हतं.
फॉम दिले का, फॉम आणले तिथून?
हा फॉर्म आणून दिले ते पवारचे दिले यांनी, फॉर्म भरायचे अजून. आता तें फोटो मध्ये कान आले, पाहिजे म्हणे ना.
ह ते गजू, गजूअन्ना कडच काढले बरं ठेवू का.
बरं, बर चालल करन मी नंतर मंग हा हा.